हा.
लागला की कल.
हा लागला खरं थोड्या वेळनें बंद पडतय ते दहा मिनटं पण होत नाहीत.
काय तुझं लिमिट झागलंय काय?
कायम मी ते टास्क नाही केलतो. आणि शिल्पान लावलेली तिला पण त्यासंच झालं.
अ ते मला पण म ते केलं नेक्स्ट ा कॉलत केली की ते बिझी लागते वगैरे अस म
हा हा तसच तिचं फर्स्ट टाइम पण लावलं नव्हतं.
हम् आणि काय मग
प्रायने
हिवानचचाले
किती पर्सेंटाज पडले.
चला किती पडते.
आं.
तुला किती वाटतंय?
एम सी स ग किती पर्सेंटाला पडले म्हणते.
तेचंथ किटू पडल्यात मला
हा हा ते काय आपण सोल्व करते त्याच्यावर नसतंय सोल्
तेच की माझं मार्क्स चांगलं येऊन पण कसं आलं.
हम्म तसच ते सगळ्यां तसच झाले.
खर ना ऍडमिशन ला बोम होतंय गं, बाकी काय विषय नाही आहे.
एम सी ए ला घेणारेस ना.
एम सी ए च करायचं आहे, पण आता काय ऍडमिशन चांगल्या कॉलेज मध्ये भेटेल असं काही दिसत नाहीपर सला
मग तू काय विचारून बघितलीस काय ते किती ला वगैरे.
बिकेटीला सरांना फोन केल तो त्या अभिनंदन सरांना म्हण ज अवघड ऍडमिशन पण कटऑफ कमी आहे ना कट ऑफ जास्त आहे आणि आपलं पर्सेंटेज कमी आहे.
हम्म.
मग बघूया ऍडमिशन प्रोसेस मग घ्यायचं तसं घ्यायच.
हम्म.
तर काय सांगतायेत नाही ऍडमिशन होईल का नाहीता चांगलं. कॉलेज घ्यायचं म्हटलं एमसीए ला तर बोम झालंय यावेळी असं.
बके आणि मग शिवाजी युनिव्हर्सिटीची पण सीट देशील का नाही तू.
नाही दिल तिथं करायच नव्हतं ग मला आधी तस. म्हणून मी दिलोच नव्हतो.
भक्ती आणि प्रिती त्यांनी पण एम सी करणार आहेत.
सगळेच एम सी ए करणार आहेत, भक्ती, प्रीती, नाझिया मी करणार तर आहे त्यांना तरी बेटर आहेत ग पर्सेंटेज बघतील तर चांगलेच आहेत. ट्वेंी एट
हा हा.
नाटी ए ला आमच्या तर एवढं काही डिफरन्स नाही आहे जास्त पेरसेन्टॅज म्हणजे मागचा जरी तिच्या बॅच प्रमाणे दिलं चांगला पडले ग म्हणजे
हा व्हय तसच आहे. आपल्या बॅच मध्ये जस जस असतात ना तसं पडत.
अवघड झालंय ग खरं बघ की अभ्यास करून नाही करून मग काय उपयोग
हम्म.
नशीब कधी साथ दिलं नाही आहे आत्तापर्यंत काय देते.
त्याला लक लागते ना.
खरंच की लक नाही गांडू आहे नशीब आमच आधीपासूनच
काय
मग तुझं कुठं ऍडमिशनच. अगं ट्राय तर करायचं ह तुझ काय
माझं पण बघालेली.
किती पर्सेंट आलाय तुला.
मला सेव्हंटी फोर.
हा मग तुला इथं तिकेटीला भेटेल. सेकंड राऊंड ला काय होईनार मिेटल ओपन आहे का तुझ. हम् फर्स्ट किंवा सेकंड राऊंड ला भेटल काय विषय नाही तुला खर कायरायचं नाही कात ना
हा.
इतं का करायचं नव्हतं काय तुला एम सी ए.
हम्म नाही करायच नाही आहे. अ तिथं काय पायल ना म्हंटली कुठल्या तर सरांना कॉल केली तिथ म सरांनी म्हणतीत मग त्यांना आता पहिली बॅच निघल्या एचे नवीन सुरु झाले तिथं.
हम्म तेच गण अजून तिथं कसं अजून बॅच. नाही आहे फस्ट पहिली बॅच आहे ना? आपण गेलो तर सेंकड बॅच माझं या पर सेंटला कि तर भेटणं तर इम्पॉसिबल आहे ग?
हम्म.
मला पण करायचं तर चांगलं पण मास्टर्स का नावाला करायचं नाही करायचं तर चांगल्या युनिव्हर्सिटी म्ह करायचय तर बघू तर काय भेट?
कॉलेजस सर्च मारशील काय नाही तू?
केलोय सर अगं छत्तीस ला काय भेटणार सांग मला पुथ्वे
अगं नाही तरी ट्राय करायचं की आता पैसे भरून तरी भेटतीलच की शेवटी
मॅनेजमेंट ना खरं मग आपल्याला कसं फी कन्सेशन आहे क नाही ते येत नाही मग सगळं फी पोरांसारखं भरायला लागत्या.
नाही ते मेरिट मध्ये बसायला लागते ना?
हा मग कॅपराऊंड थ्रू ऍडमिशन झालं तरच ते सगळं होतय मास्टर्स परवडणा नाही की ग मग?
होय ते तर हाय सोड जर तुला घ्यायचं असल? तर तुला पैसे भरूनच घ्याला लागनार असा आहे ते विषय?
बघू बाय येता.
श्रेयसला आणि मला सेम मार्क आहेत त्याला कितीतरी काय? कोटी का किती मार्क्स आहेत आणि मला
हो कीे
अग तेच बोंब झाल्या अवघड झालंय सगळं.
च होत ते बॅचमध्ये जे जे असं हे असतात क नाही तशा पद्धतीन ते पर्सटल पडत्यात.
आ क सांगतो? काय अवघड ख विशयणा?
ऍडमिशनचं सगळं वाट लागत्या कणे सांग-
बक्की पोरांच काय आहे? ग आणि तर आपल्याने एकच अटेम्प्ट आहे असून की जास्त अटेम्प्ट आहे?
नाही दोन अटेम्प्ट होती की?
एमसीए ला दोन मी आहे बघितलं मी विचारलं एकच अटेमप्ट आहे एमबीए ला दोन वाटत अटेमप्ट.
मला कोणत तर म्हंटलं एमसीएच मी सेकंड अटेम्प्ट म्हून देणार आहे म्हणून?
पत आता नाही आय?
ते झालंतवाज मला कोणत म्हणत होतं? देणार आहे म्हणून एम बी एला सौर्यान काय दिलता दुसरं
हो अग एमबीएला ला होत की माहित आहे एमबीएला आहे एमसीएला नाही आहे तेच तर बोंब आहे काय नव्हच झालय काम आता. एक वर्ष वाया गेल्यासारखंच कि जर भेटलं नाही? अगं ते हे ज आलत की कॉलेजच मला पण पटरी आलत की
मग
ते बा पटे. त्या संधीच एवढा चांगलं नाही्या आपल्यात आलं नव्हतं. सगळं तसं. कॅम्पस चांगला आहे खरं काय एज्युकेशन काय आपल्याला माहिती नाही आहे प्लेसमेंट म्हणय काय माहिती नाही आहे.
अनिकेत पाटील तर जेजेमुगडूम मध्ये ग केलात म का.
नाही करायचं मला त्या जे जे मगदूम रूम मध्ये.
त्यांनी त्यांना पायल न कॉल करती त्यांनी म्हंटली तिथं पण काय? चांगलं नाहीे म्हंटली.
अगं ना आम्हाला करून काय उपयोग आहे ब आपल्या स्किल्स तिथे झालं नाही. प्रोजेक्ट चांगलं मास्टर्सच तर चांगलं व्हायला. म्हणजे हे कसं कसं आपण केलं आपल्याला माहिती मास्र सर चांगलं
होय ते तर आहे.
ह मला काय करायचं नाही आहे मला एम सि ल विषय
हम्म
आणि त्या मग तुझ एकच कॉलेज बघितलं.
जी. हा ते झेजे मग त त्यानंतर न टिकेटी बघितलंय.
जे जे म तु इनक्वायरी करतलास.
नाही नाही पाहिलं ना ते सराने विचारली सर तसं बोललीत मग तिथं काही हे केलं नाही जास्त आणि लांब घ्यायचं असलं तर ते सगळं हे होतय ना. पैसेच जातात वेस्त सगळं वय.
बाकीचा खर्च पण वाटतोय राहना कमाचा.
ते आपल्याला जेवढं.
अगं ते बघ तेच चालत. ते जर चांगलं कॉलेज भेटलं तर तिथे इन्व्हेस्टमेंट करायला आपल्या स्वतःमध्ये काय लंय उगंच कुठल्या पण कॉलेज ममध्ये करायचं आणि मग ते आणि पैसे घाला. असा विषय आहे जर चांगलं कॉलेज भेटत असेल तर काय विषय नाही आहे ग.
मग कोल्हापूरमध्येध्ये के आय टी कॉलेज आहे. किंवा इजंतााचा भाऊ तिथय बघ हम्म.
माहिती आहे चांगलंय डोनेशन.
मी वय ते आहेच. वेचन तर भेचय काय तिचा दादा तथच आहे.
होय का. त आपलं सिनियर पणती तर आहे कि मत असं ओळखीच आहे. पण तिथ पण घचो.
तो सुदर्शन दादा होता प तो तिकेटीला आहे.
होय होय माहतीय की तू हुशार होता.
मग त्याला विचारतीलील काय नाही काय दिकितीमध्ये कसं आहे ते.
काय विचारू जरा सांगा ऍडमिशन व्हायला तर पाहिजे का. होता सर ऍडमिशन घेतलं इथं. अगं केलं सरांना स. सर म्हणले रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये घ्यायचं तस भाग ते बघूया रम रट जास्त लागलं तर मग काय सांग नाही त्यां तर काय करणार कॅ मग मॅनेजमेंट म्हण एक लाखशे वेगय हालत नाही.
होय ते तर ते नाही अस. कोणत आपल्या ओळखीत असल तर ते जरा सांग करून घेऊ.
नाही ॅपराऊंडरुच होत त ऍडमिशन. हे मॅनेजमेंट म्हण घेतात की घर मग पैसे काय एवढं लही कमी करणार नाही काय म्हणणार पन्नास पंचततर द्या म्हणणार स ग
हम्म सोड तिथं डिके तिला काय ोग नाही तसं पण करून आता सेकंड वज आपण आहे मग
नकी म्हणजे काय नाव आहे त्या आत्ता चालू झाले
होय कोण कोण शिकवायला असतील काय आपल्याला अजून माहित पण नाहीये
हो ते प बट मॅडम एवढी इंचार्ज आहे एवढंच एवढच आहे आणि अभिनंदन सर ते मॅडम कस हेडबाळसेची मग
मग कोण घेऊ नका अस नाही नव्हतं माहित मला
म्ह मॅडमणचई.
मग तर घ्यायचं कॅन्सल करा.
का का मॅडम रडवतेवा अभ्यास करवते असल खत
हम आणि कुठले कॉलेज काही मला माहित नाही तस
अगं पुणे मुंबईचे चांगले आहेत ते ह खरं ते कॉलेजेस भेटायचा चान्सेसच नाही आहे
हो आहे
असं विषय
पैसे लगेगे
पसे प ते अ गं मॅनेजमेंटला मला घालायचं नाही जर असं भेटत असेल तर मी जायला तयारच आहे की मी एका पायावर तयार आहे असं जायला पुणे मुंबईला अर ते भेटायलाच तस कॉलेज पाहिजे
हम्म तुझी दिीदी काय केली
उठली
तुझी दिदी
दोन दोन नाही देत ग मला
मग काय काय करते त्यांनी
मो दिदीचं काय जॉबला त आयी आयटी मध्येच आहे ती आयटी फीलड मध्येच
हो
कामाला मोठी जॉबला आहे आणि सेकंड वाली नर्स आहे तिचा तर लास्ट सेम चालू आहे
हा
च काय आहे सड मी स इता ह
सगळेजण एकत्र घेणार आहे
कोणचच नाही असं भेटत नसते बाळ
भक्तीला काय जास्त पर्सेंट आलाय तिला काय तथच बघणार आहे काय वेगळीकडं
हम् तिझं काय अजून फिक्स नाही आहे सोड के आय टी एक म्हणाल ती नाहीतर पुणेच कॉलेज
हुं
ह तिला काय भेटल खरं तिला डी वाय पाटील अकुरडीच पाहिजे होतं आणि त्याला तिथं डी वाय पाटीलला पुडी चांगली आहे म्हणाली ती पर तिथ झा तिला नाईन्टी फाय नाईन्टी एट का कायतर पर्सेंट आल्या नाईन्टी फाय का किती पर्सेंटेल आहे त्याच्या एस सीबीसी ला
व्हय
मग ती अजून बघणार आहे सोड पुण्याच्या अजून बाकी चांगले कॉलेजेस मध्ये भेटू शकतय तिला तिला
तिला